अगं टास्क येतात आणि जात त्यात काय करळणाच झाले बाई. होय.
माझा तर मी पंचवीस झाले माझे टास्क. कंप्लीट म्हणून क मी रिफ्रेश मारा लागलोय.
ते तीस मध्ये तीस झालत ना ते तुझ?
हां.
ते तीस सोडून हे तीस अन परत केलेस काय?
कुठलं
मध्यें तूं बोललेलीस नां की माझं तीसं झालांत म्हणून
टास्कं ते हेंच रेकॉर्डिंग चं
हां
नाहीं ते एकचं तीस झाले त्यांनंतर मंला टास्क चं आले नाहीं अजूंन
म्हणजे एकचं तीसं झाल्यानंतर अजूंन आलंच नाही
नाहीं अजूंन आले मंग आताचं तेचं मलान सकाळीं व्हाटस शाॅपच्यां वरती कार्याॲप वाल्यांचा मेसेज आल्ता की सविस तारखेपर्यंत पर्यंत तुमच्या फोन फ्रंट टास्क संपून घ्या मंग तुम्हांला ट्रान्स्क्रिप्शनचं टास्कं असांइन केला जाईल म्हणूंन
हां हां माझं पणं राहिल बाई अजूंन आंता तुलां करणारं आणि दोघी तिघी आहेतं त्यांना करूंन टाकले मंग आंता कायं पर्यायंच नाहीं है
मंग अजूंन तुझे किती कॉल राहिलेत
माझे अजुंन भरपुंर आहेत आंग तीस कॉल्स आहेत नाहीं हे
होयं
मंला आंता अं अं
होयं होय तीस कॉलचा आहे
हॅलो ऐकूं येईना कां तुंला तुझं असं हो हो हो अस ऐकु यांय लागलय
हॅलो बघं आंता
रेंज मध्ये जांकी
ऐकूं यांयना कायं हॅलो बघं आंता की
कायं
हॅलो
रेंज मध्यें जां
हॅलो हां
हां बोल गं
अगं मगाशी तरं ऐक आलंय आणि आंता एकदाचं कायं झालं असं म्हणांय
ते मी तुम्हांला कॉल केल्यां वरचं असतं कां
झांला तरं तुझ्या आवांज येई नां मलां हॅलो हॅलो हॅलो हम्मं